हॅलो!
बोलकी!
काय बोलू आता?
मला पाणी कमी पडलंय वाटत म मला व्यवस्थित वॉशरूमला जायचं.
हम्म मला केवढा त्रास झाला माहितय? मला स्विमिंग पूलमध्ये कोणा येता आलं नाही, मला यश विचाराल तर तुला पोवायला येत नाही काय म्हणून.
मी काय विचारलं तू काय सांगायलीयास?
हम्म बोल बाई!
मी तुला काय म्हणलं माहितीय?
हम तुला त्रास व्हायलाय पाणी जास्त पियालीस म्हणून.
हम आणि तूप सांगायला स्विमिंग पूलकडे त्याला काय
मी सांगालागलोय मला मी पण पाणी पिली नाय म्हणून मला पण तेवढा त्रास झालाय म्हणून.
मला कोण विचारा कोण आकाश विचारालता मला. नाही वरून विचारला होत तुला पोहायला येत का म्हणून.
पोहायला जरी येत नसल तरी पण त्यात मी बु डणार होतो काय असं त्यांच म्हणणंत असणार ग!
कुणाला त्याला तेवढंच माहित आहे बा तेच मला काय माहती नाही, बेबी न कुणालाच्या समोरच म्हंटली. येत आम्ही चाललेल्या हवं त्या वेळेला.
हम्म, हे सगळ्यांच्या समोर ह्या दोघी बोलाल त्या!
काय वाटतच नाही बाई त्यांनाला
इठीके काय पाण्यातक होणार आहे र
अवा
सगळ्यांनी बरोर
काय नमज ग पई
आणि वर्यातला विचारावी शरीरी क नाही दादा बरोबर आहे क नाही पाण्यात नाही जी ह वीधी का माितली वाटते वरच म्हटलं होय पाण्यात काय हे होत नाही. चालत त्याला पण
काय? होत नाही.
लिखक
पाण्यात लिक होत नये?
नाही होत नाही.
शि बाबा खरं दुसऱ्यांना कस तरी वाटणार नाही. व ग ते
त्यांना ख्याचेलं
अमं
त्यांना बोलायला कॅज्युअल वाटत असत.
हम्म बकी
सायन्स वाल्यांनी काय करावे म्हणते
काय ते
सायन्स वाल्यांना सगळं माहितीच असतं.
हम्म सगळी सायन्स वाली की आकाशच काय मला माहित नाहीस. आकाश पण सायन्सवालाच असणार!
ह
कुणाल दादा म्हणल त्यांन. हे काय बोलालंयच आमच्या समोर
ल म्हणा तिती ग बलाच ख हा हा नन मला आझ स्नेहित
बाकीकी बाई ती पोरच ला झालती. फाटली
वघर
किती वाजल्यात ग? साडे सव्वा आठ वाजले. ती सव्वा आठ कुठं आठ पण वाजाय अजून एक मिनट कमी हय.
ह ब जास्त
मी जाणार आहे. हहय ला निपाणीला
किती वात कितीे वात
दहा ला याई सांगितलं. कॉलेज वर साडे दहा पर्यंत आता शिवानीला फोन करायला लागलो. उचल माझा ना बॅलेन्स नाहीय. परत फोन करायला. आईला
ह होकितिरा न मला
नऊ साडे नऊ
ह् वच माझ
माझ्या आंघोळ करायचेय.
मम्मी कडे देऊ बोल हा बरं नंतरच्या कॉलला देतो. बोल बाई तोपर्यंत म्हणायला.
हम्
आह ब्रश पण करायनी मी अजून
तरच सरल कोबीची भाजी
हम् तरी पण दिदी म तुझं पंधराच होतत. कि ग
पप्पा
पप्पा आहेत. ना फोन घेऊन बसल्यात
पंधरा हजारच काउंट केले.
काय
पप्पांच्या मोबाईलवर चालतील तिथ
हम्म शजनबाळ यांच्या अठरा अठरा ह्या तीन मोबा लवर चस्कर
हॅलो
ह
पुलीस कोण हो कर
आता माझ्या फोनवर कोणतरी फोन केले बघा थांब एक मिनिट चालू का सोबता
होम
हॅलो हा बोल अगं साडे नऊच्या बस नाही येेतस काय म्हणाल तो साडे नऊ ला बस नाही मग कि पलायिती जाऊची आहे काय सव्वा नऊला एक आहे ब बर हो बस आहे नवला आणि सदला राहा सदला का गेली तर म्हण तर त्यांची आ नाही सजलगार नाही तर भो सजरलगार नाहीये कारण की भोर बर थांबत नाही आमच्या इथं
ह
मम हा कारण की दहाला या म्हणून सांगितलेलो मी सगळ्यासनी द म्हण साडे दहा वाजतेग आपण एवढा करेक्ट टायमिंगला जाऊन देत का काय बसायचं म्हणता ना वेळानच निघूया म्हणाल तो तो अकरा ला आणत का नाही का अकराला काल हिला अर्पिताला सांगितलेलो ग दहा वाजता जाऊया म्हणू ना
ह
आणि ते ते काय लवकर आवरतय बर बर चालतय की येतोकि नऊच्याबसनी हम्म चालतंय चालतंय हम् आवरून ये तुझ चालते ठेव काय मग हा
यच का कॉलेज ला
काय
कॉलेजला कायत
ऍडमिशनच
पैस ना मस ना
ऍडमिशन लगेच आज करणार नाही बाळ फॉर्म घेऊन येणार सब्जेक्टच काय काय बघणार आहे
ये माझ्या भाकरी काय व्यवस्थित...
ह
हम
एवढ्या लवकर छत बादलायदातायसा
झाले जाट
पाणी
एकदमच माहत की काय सतरा मारत बसून ही आली आणि तिकडे बघा. ही या लागल्या....
तडा भ का आहे
नाहीय
अली बानू थांब पाणी मारतो नही तर आणि दंगा करतन बास की पाच बग दोनी पण बोलतीस की इथं जरा बरकी आहे. आणि काय कधी जाणार आहेस कितीला....
आमन्या नव्हता
हम हम
आता जेवण आवरलं की मग आवरणार मागणं
हा हा बोल काय बोलच राहा काय जरा तुम्ही तोंड धुतो
आता मी भाकरी खाणार... हचछ स्त पोगदी आली पाऊस तिकड पडलाय व्हय तिकडं काल रात्री आनंद असतोय कालच की मग संध्याकाळी ह मग हॅलो हॅलो
आता आणि कोण केलं बग फोन काय नव्हच मला तरी हा
आवाज येतोय का.. ते ठेऊ आता फोन पहिला बोल माझ्याशी ठेऊ मग नंतर बोल एवढा आवाज आलाय बघ मोबाईलचा त्या..
थांब एक मिनिट हॅलो दहा साडे दहा पर्यंत येणार कॉलेज वर... मला काय माहित ग शंभर घेतील मागच्या वेळेला देतील तसं
कुणाला विचारू मी नाही कुणाला फोन करायला मी...
एस्ट्राच घेऊन जा मग...
होय मी सांगितलेलो नव तुला मेसेज केल तो नव... हा ठीक आहे साडे दहा पर्यंत ये हा हा बर बर चालतंय ठेवू काय. असे एक एक नमुने येत बग फोनवर.. सांगितलोय काय डबा घेऊन येणार आहे म्हणून आणि परत विचारत्याच बई
कोण ही
ती ग हिची ग ती परवा फिराय जायाय नव्हताव त्यांच्या घराकड त्यांच्या घराकड जाणार होताव बघ प्रतिक्षा ती ती हाय एकटी लय पिडत्या पोरगी
विचारालती कने
होय आता थर्ड इयर ला आली ही आणि हिला माहित नसल काय सांग ब
हम् सगळं विचारून करणार आहे असं
हम्म हॅलो ऐक की गं काल नम्रता बोलालती त्यावेळेला की नई अं नम्रताला अं गौरी म्म गौरी सौंदरय म्हणालती म्हणं की दीदी चं कायतर हाय काय म्हणून
माझ ब
तुझंच की वय काय माहित-मग नाही म्हंटली ती कशात नाही ती नाही म्हटली गं तुला कोण सांगितलं म्हणता ना गौ-गौरू दिदी म्हणालती इंस्-इंस्टा-इंस्टाग्रामला तिच्या रिल्स-तसल्या रिल्सना लय लाईक असतंय म्हणताना तिला तसं वाटलं म्हणून
-असं कुठल्या कसल्या-कुठल्या रिल्स ला लाईक किल्यास बाई तु न
का नाही
मग अं आणि मामाने सांगितलेलं त्यावेळेला तिनं लगेच हेचे केल्ती नव अं काय ते नाव युजर नेम मग अं मी म्हंटलो मी पण केलोय चं की माझं पण आहे आहेस की इंस्टाग्राम तिला सांग तसं काही नाहीय म्हणून सांगितलय म्हंटली बइना तसल काही नाही तू काही विचार घालू नको हच्यात अजून लहान आहेच
हो
असस म्हणालती न नम्रता